हॅलो हा येतो येतोय आवाज येतोय तुमचा व्यवस्थित
फोन लावले तर चालतात ना.
नाही नाही लावा हेडफोन
हा म्हणजे ते कसं बाकीचा आवाज कमी येतो ना मग
हा हा नाही लावा की लावा.
हा नाही मला वाटल. बर बोला हा हा ठीक आह, बोला, ना काय म्हणताय आजचा काय विषय घ्यायचा आपला?
आता काय? काय पैसे आहे आता पदार्थांवर बोलू आता काय
तर बोलू.
हो उन्हाळायचं तेच की वाळवण वगैरे काय तुमचं झालं?
हम्म नाही थोडस झालं आणि मग इकडे हवा सुरु झाली आमच्याकडे
काय म्हणला
आमच्याकडे जरा वारं जास्त सुरू झालं ना मग स्टॉप केलं
असं झालेय का आ आ हा तुम्ही पण काय उपवासाचं वगैरे केला असेल कुरवडी वगैरे हम
हा वेप थोडस ते वेपर्स आणि काय म्हणतात त्याला वडे केलेत.
भाजीचे वडे करतो आम्ही तू नाही करत का?
नाही नाही कोणत्या भाजीचे वडे असतात
मुगाचे आणि हरभऱ्याच्या डाळीचे वडे करतो आणि ती ती भिजवायची, तुम्हाला माहित नाही का?
हा का कसे करतात हे वडे तुम्ही नाय माहिती मला कसे करतात.
हा मग मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि मठाची दाळ घ्यायची ती रात्री तीव भात ते भिजवायची पाच वाजता आणि सात आठच्या दरम्यान हे ना नितळत ठेवायची. आणि मग ती डाळ निसरवली ना ती मग ती स सकाळी साडेनऊला गेली आमच्या इथं गिरणी वाले पण दळून देतात अन मिक्सरवर पण दळता येती पण मग गिरणी वाल्यांकडे दळली ना. हो गिरणी वाल्यांकडे छान दळली जाती आणि मग ती अशीच जाडसर दळायची तिनी डाळी एकत्र आणि त्याच्यात लसूण आणि हिरवी मिरची घालायची कुणी कुणी लाल मिरची पण घालत.
हा हा हा
हा लसूण, लाल मिरची, मीठ चवीनुसार घालायचं नी मुलगा पण रेसिपी सांगतोय माझ्याबरोबर
हाहाहा चांगलंय पोरांना पण पाट झाली रेसिपी
हा मग ते बघतात ना वडे करू लागले नाई मला आणि मग ती दळून आणली ना मग थोडीसे जाडसर साडेनऊ दहाला गिरणीतून ह्याच्यात मीठ मीठ लालची आणि अ जिरे जिरेपूड आणि परत तापलं अ धन असं घालून अ मग आपल्या घरातलं टाकून मिक्स करायचं आणि मग ते वरती असं उन्हात असं वडे नाही का वडे सांडगे म्हणतात वाटतं, तुमच्याकडे सांडगे म्हणतात का?
काय म्हणतात सांडगे होय सांडगे पण हे मुगाच्या डाळीचे मी पहिल्यांदाच ऐकते. हॅलो..
हो मुगाच्या दाली मुळे ना त्याला अशे एकदम अस मऊ मऊ होतात.
हाव का?
ह.. अणि ये मु म्हणजे कुणी कुणी तरयेना त्यात हरभऱ्याची दाल पण नाही घालत फक्त मट आणि मुगाची घालता
ह हे मुगाच्या दालीच पहिल्यांदा च ऐकल
हो मुगामुळेय ना चव पण छान लागती अण अशी कडकपाना नाही येत ठिसूर पणा म्हणतो ना असा.
हाहा हाहा
मग तो एक झाऱ्या असतो? वड्यांचा त्याच्यानी ते झा झारायची वर ती हा गच्चीत कुणी? कुणी, हाताने पण करत बघा हात त्यांनी
हो हाताने पण वडे करता होय
ओके दानित ती वाळली ना
हं हं
अणि हे ना तेलात वगरे भाजून हा ते भाजी मधे टाकायचे.
हं हा हा भाजी साठी असतात का हे वडे?
हो हो याची ना म्हणजे आ मसाल्याची भाजी करायची मसाल्याची आमटी कराय आणि हे भाजून हे वडे भाजून वाटीभर
म आमच्याकडे चरतात ना त्ये ह्याचच काम हरबऱ्याच्या दाली चे सांदेये च म्हणताये का तुमी मंग त्ये आमच्याकडे सां अअ तेच की तोडायच हा हा म ते माहितेय मला ते मुगाची डाळ घालून न हरबा ची डाळ घालून ते सांडगे करायचे ते ह्याच्यानी तोडलेत त्यांना ते वळून मग परत त्याच हे होतये भाजून थोडी भाजी
हा वाळून डब्बा भरून ठेवाय त्यांच्या जेव्हा लागेल तेव्हा भाजी करायची त्यांची
हं हो ना
तुमच्याकडे फक्त हरभरे त्या डाळीचे करतात.
हरभराच्या डाळीची भी करतात आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळ भी घालतात. आणि थोडी
आणि म मठाची डाळ तिन्ही डाळी समप्रमाणात घेतात आणि कोणा कोणालाच मठाची म्हणजे आपली ऊं आपण मठ हिची उसळ करू
हां हां हां हां हां हां
त्या उसळीची डाळ असती.
बर बर
मध्ये मिळतील. ही डाळ घ्यायची हां आणि कोणी कोणी ना कोणी कोणी फक्त यातल्या जी लागल ती दोन डाळी वापरतात कोणी तीन्ही पण वापरतात.
हो हो नाही आम्ही फक्त मुगाची डाळ आणि ना हरभऱ्याची डाळ दोनच वापरतो. पण चांगलं होतं ना ते पण
आणि याची कोरडी भाजी पण छान होते.
हो कोरडी पण छान होते कांदा वगैरे आम्ही तेच करतो ना मग कांदा वगैरे घालून
हां हां आणि आणि आम्ही आमच्याकडे जास्त शरबरीत म्हणजे ति पुरवट्याची पण होते ना मानसं जास्त आहेत ना.
हो बरोबर आहे. तुमची जॉइंट फॅमिली आहे का?
हो हो जाॅइंट फॅमिली आणि म हे तर ते परत दुसरं आहे ना अं मग ते वडे झाले की, मग असंच अजुन एक बटाट्याचा कीस पण असंच करुन ठेवते भाजीला
हो हो हां बटाटा कीसाची भाजी
हं
हम हम हम आम्ही ते कीसं ह्याच्यासाठी करतो उपवासातील
नाही ते ना तो तो किस आहे ना तो काय करायचा पाण्यात भिजवायचा आणि कांदा चिरायचा कांदा चिरला की परतला की कांदा त्याच्यात हा खिस टाकायचा. मीठ मिरची टाकून म्हणजे खूप छान भाजी होती. तुम्ही करुन बघा. हा कुरवड्यायाची भुग्याची करतात का तुम्ही भाजी? हो, हो. तो किस वाळवतो, किस वाळवतो आणि तो किस हाय ना ओला करायचा. भाजीच्या वेळेस. समजा आता भाजी करायची नाही कांदा चिराय वाटीभर किस ओला करायचा आणि ओला करून है ना तो पाच मिनिटांनी निथरत ठेवायचा.
हा का?
हा अस जाळीच्या ह्याच्यामध्ये नितरत ठेवायचा आणि तो नितरवला ना इथं तो किस अ ते परतलेल्या कांद्यामध्ये मीठ, मिरची टाकून आणि तो किस टाकायचा. खूप छान भाजी होती त्याचीपण डब्याला.
हो का? हा अजून ते केलेलं नाही मी. बघायला पाहिजे करायला.
तुम्ही कुरवड्याच्या बुगा करता? का तुमच्या हि
हो हो कुरवड्याचा बुगा करतो आम्ही.
तशीच करायची ही अगदी डिक्टो काहीच वेगळं नाई.
हो, का? करून बगल उन्हाळ्यात आम्ही पण केलंय उन्हाळकाम पण ते शाबूच्या पापड्या वगैरे परत कुरवड्या तांदळाच्या आमच्याकडं तांदळाच्या करत्यात का? रवा, तांदूळ मिक्स करून हं.
हम्म. हा, हा. ते कसं करत्यात तुमच्याकडे आता?
आ?
रव्या तांदळाच्या कशा करता?
पण ते असंच की ते ता भिजू घालायचे आणि ते दुसऱ्या दिवशी ते काढायचे आणि मिक्सरला काढून मग ते शिजवायचे....
तांदूळ का? आणि त्याच्यात रवा घालायचा का? शिजवायला
हां रवा रवाच शिजवतांना नाही घालायचा तो भिजवतांनाच घालायचा.
म्हणजे जेव्हा तांदूळ भिजवतो तेंव्हाच का? जेव्हा तांदूळ भिजवतो तेंव्हाच?
हो हो त्यावेळेस ते तांदूळ काहीतरी दोन दिवस भिजवतात मला तांदळाच्या माहित नाही ऍक्च्युली कारण तांदळाच्या विकत करून घेतो गव्हाच्या तेवढं घरी करतो आम्ही.
गव्हाच्या कश्या आहेत ते सांगा ना रेसिपी?
गव्हाचे कसे असत ते गहु भिजू घालायचे दोन दिवस दोन तीन दिवस भिजवायचे गहु. चांगले एका डब्यात भिजवून ठेवायचे मोठ्या हा जर्मनी डब्बा असा तेच नव्हे मोठा त्याच्यामुळे तीन दिवस ते भिजवून ठेवायचे तिसऱ्या दिवशी ते काढायचे. अन् मग ते अशे फुगतेत अशे गहु मग त्याची मशीन मिळती मग त्या म्हणजे चिक काढायची. गव्हाचा चिक घेण्याची मशीन मिळती त्याच्यामध्ये ती घालायचे आणि ते फिरवायच मग ते काय होत मग सगळा भुगा नुसता पडतो ना असा चिकट चिकट मग ते सगळं अस पानी काढायचं त्याचं नितळूण नितळूण पांढर ते एका डब्यात एक दिवस पुर्ण दोन दिवस अस ठेवायचं. वितळवायला पानी आणि ते पानी मग शिजवायचं तिसऱ्या दिवशी म्हणजे ते घट्ट होत शिजून आणि मग त्याच्या घालायच्या. कुरवड्या चिक तयार झाला की थोडं मीठ ते घालायचं शिजवतांना.
हम्म हम्म हम्म हम्म हे कुरडया करतो तसंच आहे ना?
आमच्याकडे ना नाही कुरडयाच म्हणता ना?
कुरवड्याच की
हं हं जवळच्या पण अशा करतात कोणी कोणी नुसता तांदळाच्या पण करतात.
हम्म
हम्म तळा परत शाबूदा शाबुदान्याच्या उपवासाचे हम्म हो हो हो असच साबुदाणा भिजवायचा तो बारिक करायचा आणि ज्याने कुरड्या ते आप आपला शेव काढायचा सोऱ्या अस.
हं हं हं
शेव कडायचा सोऱ्या त्याने त्या कुरड्या करायच्या उपवासाच्या छोट्या छोट्या हो आणि त्या इतक्या सुदंर लागता. म्हणजे इतक्या कुरकुरीत होता ना
रात्रभर
आता मला ही रेसिपी तुम्ही तिसऱ्या कॉल मध्ये सांगा काय शाबूची
बरं बरं
म्हणजे कस आता आपला एक मिनिट संपत आलाय मग कस आपल्याला अजून चार कॉल आहेत ना. मग तुमचे आताम दोन झाले अजून तुमच्या संग तीन कॉल करायचेत मला पण तिसऱ्या कॉल मध्ये हे रेसि
बर आहे, म्हणजे कॉल बरोबर आपला रेसीपी, तिचा पण फायदा होईल.
हा एकमेकींच्या रेसिपी शेअर होत्यात म्हणजे तुमच्याकडं काय माहित नाही ते आम्हालापण तुमच्या नवीन नवीन काहीतरी चागलं वाटालय मला तुमच्या रेसीपी,
आता तुम्ही पुढच्यावेळेस आमच्या सारखे वडे करून बघा.
नायतर शंभर टक्के म त्याच्यामुळंच होणार ना तुमच्यात नवीन नवीन रेसिपी तरी मला मिळतील तुमच्याकडच्या रेसिपी चांगल्या असतात भरपूर ऐकून आहे मी पण माझी वहिनी तिकडचीच असते ना,
हो का हो तस काय नाही तुमच्यापण छान असतात वेगळ्यावेगळ्या
हो ना हो हो हो एक मिनिट हा मी फोन ठेवतेय. आणि परत लावते तुम्हाला अ.....
बर बर परत लावता का लगे? हां चालेल लगेच केलं तरी चालेल मी ऑनलाईन चय ह हो हो चा.